हॅलो
हां आवांज येतोय कां ताई
हो येतोय येतोय बोलां
बोलां
झालं कां जेवणं
हां हां केव्हांच चं झालं
हॅलो हो कां अच्छा कायं म्हणतो पाऊस वगैरें
पाऊस वगैरें कायं चालूं आहे सारखां चालूं असतों
हो आमच्यांकडे पणं सारखां चालूं आहे बघां आंज सकाळंपासून कंटिन्यू चालूं आहे हो
ह ह हा जिम, जिम, झिम, जिम आता दोन दिवसापासून सारखं कंटिन्यू चालू होता पाऊस.
अच्छा, अच्छा.
हा तेच तर.
इकडे पण चालू आहे आता जोराच चालू आहे बघा हो.
होणा हाना होणा. ते काय पावसामुळे पण काय घरामध्ये चिकचिक चिकचिक सगळं वातावरण सगळं थंड थंड
हो ते पण आहे आणि आज सकाळपासून तर हवा एवढी सुटली आहे बापरे
हम्
हा ते कस ते म्हाताऱ्या माणसांसाठी नको ओ ते. वातावरण खराब असत त्यांचा आजार पण लगेच बळावून येत. आमच्याकडे आहे ना म्हणून सांगते.
हम्म म्हटलं आपण आज काय करू विषय असा घेऊ का बा म्हणजे चांगली संगत माणसाला किती फायद्याची ठरते असं बां नाही का नाही का हम्म कस आहे आपण चांगल्या लोकांमध्ये बसलो, चांगल्या लोकांमध्ये उठलो नाही का? तर त्याचा आपल्या जीवनावर नक्कीच म्हणजे कसा आहे परिणाम चांगलाच होतो ब असं नाही का पॉझिटिव्ह परिणाम होतो ब अस काय म्हणून ते पूर्वीचे लोक पण नाही म्हणायचे का उठताना, बसताना, बोलताना जरा आपल्यापेक्षा च्या लोकांमध्ये बसावं.
हो.
नाही का ती मन काही खोटी नाही बो असं.
विचार माणसाचे चांगले असले ना तर सगळ्या गोष्टी
आचार, विचार आणि संस्कार ह्या तिन्ही गोष्टींवरच माणसाचा आयुष्य हे असत.
हो बरोबर आहे आणि आजकालच्या ह्याच्यात काय झालं माहितीय फक्त प्रत्येक जणना पैशाच्या मागे पडतोय हो. म्हणजे फक्त पैसा, पैसा बाकीमध्ये तुमची संगत कशी आहे. किंवा याचे विचार कसे आहे ते काहीच बघितलं जात नाही आणि तरुण पिढी तर ताई सांगते तुम्हाला फक्त पैसाच्या माग पडते माहि आता माझं शॉप आहे बर का शॉप मला घर शॅप वरुणी येता येता साडेनऊ पवणे दहा होतात संध्याकाळी कारण की पाच वाजे नंतरच मार्केट ओपन होत आमच्या इकडचं आणि सगळं ते रेसिडनस रया असल्यामुळे बायका भाजीपाला वगैरे घ्यायला सगळ्या संध्याकाळीच बाहेर पडता त्यामुळे मार्केटमध्ये पाच वाजे पासून दहा वाजेपर्यंत गर्दी असत खूप तर तिकडून येताना आहेना एक ठिकाणी आहे असं ओपन स्पेस आहे सगळा तिथं बरेच मुलं बसलेली असतात ते मुलं त्यावेेळेस फक्त सिगारेट पीत असतात. आणि काहीतरी मोबाईलचा टॉर्च ऑन करून आणि मुलं किती आठ ठवी नवी दहावी चे मूला आहेत ते.
हम्म नाही मग आत्ताची कसं आहे सांगत फार वाईट आहे आता कसं आहे मुलांच्या म्हणा किंवा मुलींच्या म्हणा अपेक्षा फार असतात. त्यांच्या मागण्या जास्त असतात त्याच्यामुळे त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी ते काय म्हणजे कोणती बी संगत पकडता.
पकड अहो छोटे, छोटे मुलं प्रत्येक मुलाच्या हातात अँड्रॉइड ना.
आणि वाईट सांगती मधून मग कसं आहे ते वाईटच म्हणजे घडता बी त्याच प्रकारेच घडत ते अस अस नाय का त्यासाठी कस आईवडलांनीच मुळात म्हणजे लहानपणापूनच गरत घरातलं वातावरण सुद्धा त्यांनी, अस मोटिवेटेड ठेवायला पाहिजे बघा एखाद्या घरामध्ये जर कधी आई वडील सुशिक्षित असले आई जर काही काम करणारे असले वडील काम करणारे असले सगळं वातावरण कस असं मोटिवेटेड असलं, तर त्या घरातले. ते विद्यार्थी म्हणजे, उच्च शिखरावर असतात, पोहोचलेले असतात. का काय? आणि तेच घरामध्ये वातावरण जर कधी अस भांडना शिवीगाळ देणारा असल, त्या घरातले मुलं पण न कळत मोठ्यापणे तशेच बनता म ते. काय, नाही का? तोच परिणाम होतो असं, आणि तेच जर कधी आप पण समजा, आपल्या मुलांना म्हणा, किंवा आपण सुद्धा उठताना, बसताना आपल्यापेक्षा जे हाय लेव्हलचे लोक असतात, म्हणजे नुसत राहणीमान नाही महत्त्वाचं, साधी जरी राहणी अस तो विचार उच्च पाहिजे त्यांचे नाही का? माणसाने मनाने विचार उच्च पाहिजे. म्हणजे, अशा लोकांबरोबर जर बसलं, तर नकळत आपले पण आचार- विचार त्यांच्या सारखेच होत.
अवो, आपण हो, आपण मुलांच हे म्हणतो पण आप पण जरी आपल्या आजूबाजूच्या ज्या बायका असतात ना आपण एखाद्या चांगल्या बाई मध्ये आपले विचार पण तसेच होतात. मग तुम्ही कामाच बोला, किंवा तुमचं काहीतरी एकमेकींचं बोला फ तिसरी जर बोलल ना आपण, तर लगेच तो विषय
नाही मग ते प्रकारची काय म्हणता ते आपण जेव्हा चार बायांमध्ये बसतो. आणि नकळत एखादी बाई अशी असते. याच त्याच चावळणारी आहे. तिने जर विषय घेतला. तर, नकळत ती निगेटिव्हटी आपल्यामध्ये येते. कारण कसं ती एखाद्या व्यक्तीबद्दल चांगला बोलतच नसेल, ती जर वाईटच बोलत असेल, तर टोमॅटिक आपल्या मनात त्या व्यक्तीबद्दल थोडं वाईटच ते तर मग नाही का, कारण ऐकूनपण ऐकून सुद्धा आपल्या मनावर परिणाम होतो. तेव्हा बोलून तर किती परिणाम होत असल त्या मनावर असं. आणि मग नकळत आपल्या मनात ती निगेटिव्हिटी तयार होते.
निगेटिव्हिटी तयार होते. राइट.
नाही का आणि मग ती निगेटिव्हिटी वाढत वाढत जाऊन मग ते खूपच काहीच्या काही होऊ शकत.
हो आणि अहो म तस आपण जो विचार केला ना त्याच गोष्टी ताई आपल्याबाबत घडत जातात. हो. तुम्ही सकाळी उठा. आणि म्हणा की आ जचा दिवस माझा एकदम चांगला म्हणजे एकदम परफेक्ट जाणार हाय. किंवा काही तरी काम करायचंय मला. ते काम माझ आज सक्सेसफुल होणार आहे. तुमचं काम म्हणजे होत बरं का? ती आजूबाजूची जी एनर्जी असते ना, ती आपल्याला ऑटोमॅटिक
शेवटी आपल्या विचारांवरच आपलं सगळं अवलंबून असतं दैनंदिन रुटीन सुद्धा आपल्या विचारांवरच अवलंबून हाय. आपण जसा विचार करू तसच घडतं दिवसभरात. नाही का? आपण जर म्हटलं नाही आज मला पूर्ण काम करायचं मी हे करणार आहे बरं का? असं काही मला कुठं बसायच नाई ऍटोमॅटिक तुम्ही बसणार बी नाय कुणामध्ये. आणि आपलं आपलं काम करून मोकळ्याव्हाल आणि तुम्ही जर म्ह ना आज मला कंटाळा आला. आज जरा जाऊनच बसते. जरा मैत्रिणींमध्ये जरा आणि गेल म्हणजे मग कसं गेल्यातच जमावून जातो तो, नही का? हा म्हणून जीवन जगताना सुद्धा चांगल्या लोकांमध्येच बसायचं, म्हणजे निगेटिव्ह लोकांपासून लांब राहायचं, निगेटिव्ह लोकांपासून चार हात लांबच राहायच.
आणि ताई आजकाल बघितलं ना अ आपल्याला चांगलं सांगणारे कमी भेटतात आणि वाईट सांगणारे खुप जास्त भेटतात हॊ, म्हणजे खूप कमी, हो खूप कमी लोक अश
आणि आजकालच्या आ याच्यामध्ये कस, माणसं ओळखता आले पाहिजे, काय कारण काही काही मै नी जरी असल्याना, आता समजा काही-काही असा स्वभाव असतो तो, स्वभावाला औषध नसतो, ते कारण त्या व्यक्तीचं तसं ये घरचं वातावरण तसं असेल, त्या वातावरणात ती व्यक्ती वाढलेली असे ल, म्हणून ती व्यक्ती तशी वागते, आता काही-काही बघा लेडीजचा स्वभाव कसा असतो, आपण समजा तीन मैत्रिणी एकत्र गप्पा मारतोय समजा आपण हं, तिघी मैत्रिणींच चांगलं चालतंय, मस्त गप्पा मारता बस ता, उठता, खाता, पिता, पण त्यातली एखादी मैत्रिणी ना थोडीशी जरा म्हणजे काय संकुचित वृत्तीची असते, तिला कसं वाटतं ब एक ई हिचं काही चांगलं होऊ नये एखाद्या व्यक्तीच ब त त्या मैत्रिणींमध्ये बग अस, ती तोंडावर गोड बोलते, पण मग पाठीमागे वाईट बोलते अन तोंडावर मात्र गोड बोलते.
गोड बोलते, आपल्याला वाटत कीं हो, आपल्याला वाटतं नही ही खूप चांगली. पण ती चांगली नसते, तिचे ते विचार खूप खराब असतात, ती दिसायला फक्त चांगली दिसते.
खंजीर, पाठीत खंजीर खुपसणारे असते, अशी व्यक्ती. पण मग आपल्याला ती ओळखता आली पाहिजे, अशी.
आणि बायकांमध्ये ना, मोस्ट ऑफ हा प्रॉब्लेम आहेच अहो ताई. म्हणजे खूप बायकां-म बायकांच हे असं आहे. पाठीमागून बोलायचं, पुढे तोंडावर गोड बोलायचं, त्याच्यामुळे ना
मग त्यापेक्षा न बसलेलंच चांगलं, नही का हं फक्त येेता- जाता हाय बाय करून घ्यायच आणि गोड बोलायच, बस बाकी काही जास्त
आपलं काम भलं, आणि आप
आपण भले, नही का? नही आणि आज काल, खरोखर आजकालच्या याच्यामध्ये ये ना ओ मैत्रीकरणं सुद्धा म्हणजे खूपच अगदी विचारपूर्क करावे लाग ते, पूर्वी बघा हां, आता तुमच एज किती मला नही माहिती, पण म्हणजे साधारण पस ते चाळीस वर्षापूर्वीच जर आपण बघितलं तर त्या वेळच्या मैत्रिणी-मैत्रिणी होत्या, किती चांगल्या होत्या, जिवले
अहो आता माझ्या ससुबाईच्या मैत्रिणी ये, आता त्या त्यांना म्हणजे माझं लग्न झाल्यानंतर त्यांना मैत्रिणी वगैरे कोणीच नव्हत्या, म असंच बोलता-बोलता आई तुम्हाला मैत्रिणी नहीेये का? अग नहीं गं त्यांचे लग्न तेव्हाच होऊन गेले, म अस त कुणीतरी त्यान च्या माहेरचं रेलॅटिव्ह आलं ना, मग तुम्हाला त्यान चा नंबर माहितीय का ते, म्हणजे आईचे भाऊ वगैरे? आरे हो तीच्या भावाचा आहे माझ्याकड नंबर वगैरे, असं म असं करून ते नंबर शोधले. आणि त्या आईच्या मैत्रिणी आता फोन वगैरे करतात ना, त्या म्हणजे आता त्यांचे अ एज किती असेल माहितीय? अ सिक्स्टीच्या अ-आसपास असल. तरी त्या बायका करतात कंटिन्यू फोन करतात आणि माझ्या सासूबाई पण करतात, फोन बोलतात. मस्त त्यांचा आणि हां इकडचं ते लहानपणी काय मजा केली. कुठं शेतातूंन कायं पणं चोरूंन आणलं कसं खाल्लं होतं आपणं तीचं मज्जा त्यांची हो
ते नां असं होतं तुम्हांला सांगते नां म्हणंजे एकमेकांना जीवाला जीव द्यांयचे आणि असं कांहीं नाहीं कां तूं खाऊं घातलं तरचं मंग तूं गोंड तूं दिलं तरचं गोंड असे प्रकार नव्हते आंता म्हणजे
एकमेकीच्यां घरी जेवणं करायचं फक्तं माहिती असायचं, हां मीच्यां घरी आहे किंव्हा ती माझ्यां घरी आहे पणं मंग असं करीच नव्हतं की मी आंज खेळणांर थोंडा वेळ कांहीं करणारं आणि मंग तूं तुझ्यां घरी मी माझ्यां घरी असं कधीचं नव्हतं आमचं असं हो आणि आत्ताचं म्हणजे खूंप म्हणजे पूर्ण नं दुनियांच बदलतं चालली
आंता म्हणजे पूर्ण स्वार्थापोटी स्वार्थापोटी मैत्री आंता
फक्तं हो हो फक्तं हो फक्तं कांत खरे करतेय बगरं बोलतांय तुम्हीं
बघायचां असं नाहीं कां म्हणूंन मैत्री करतांना आपणं चांगल्यां लोकांमध्येंच करायची
चांगल्या लोकांमध्ये केलेली चांगली तरी पणं अं कायं होतं संगत ते संगत सोबत ब -तोचं नाहीं तरं
हां हां नाहीं नकळंत आपणं पणं तसंच बनतो बघां तुम्हीं एखाद्यां व्यक्ती बरोबर जास्तं गप्पां मारतं बसलो नां अर्धा एक तांस तरं ते टोमॅटिक आपणं आपल्यांला ती ना सवंय लागूंन जाते बसण्यांची मंग एखादं दिवसं नाहीं बसल्या कां मंग आपल्यांला कसं होतं मंग टोमॅटिक आपणं तिकडेचं खेचलं जातो.
हो बरोबर आहे तरं वाईट गोष्टींमध्येंच किंवा मंग त्यां गप्पांमध्येचं पणं अं
आणि मंग आपलं आपलं मनं पणं मंग त्यांच्यामध्ये चं गुडफडतं आपलं मनं पणं आहे नां बघां आपणं स्वयंपाक करतांना वगैरें विचार करतों असतों बाई आंज ती अशी सांगतं होती मलां म्हणजे मनातल्यां मनांत आपलं चालूं असतं चक्रं कायं आणि नाहीं आणि मणं नं कळतं ते कायं होऊन जातं आपणं, स्वयंपाक पाणी करतों विचार करतं असतों आणि मणं कळतं ते स्वयंपाकामध्यें आपले विचार होते. ते विचार अन्नामध्यें जातां ते अन्न घरच्यांना खाऊं घातलं जातं मंग घरांमध्ये पणं वातावरण थोडंस चिडचिड निगेटिव्ह असं
बरोबर त्यां गोष्टी घडतांत. ही ही गोष्ट खूंप महत्वांची आहे हो आहे.
कांहीं नसलं चावलेला वगैरें गप्पां मारायंला आपलं माइंड फ्रेश राहतं त्यांच्यात कांहीं विचार नसतां आनंदाने स्वयंपाक करतो आनंदाने खाऊं घालतो स सर्व तुटंवतां म्हणजे एकां छोट्यांच्या गोष्टींमध्ये किती मोठं रहस्यं दडलेलं आहे नां ही कां
हो बरोबर आहे तुम्हीं म्हणतांत ते एकदंम बरोबर आहे.
नाहीं कां म्हणजे एक सांधी गोष्ट आहे. कायं पणं किती म्हणजे रहस्यं दडलेले आहे एकां गोष्टींमुळे आपणं नाहीं कां नाहीं कां म्हणजे विचारांवर माणूंस किती म्हणजे सक्सेस होऊ शकतो म्हणजे आपणं आंता बघां म्हणजे माणसांची एक वेळे राहणी सांधी राहणी असली चालेल पणं विचार उच्चं पाहिजे आणि त्यां उच्चं विचार सणीवर माणूंस किती मोठा होऊ शकतो नाही का खरंच म्हणजे खूपच म्हणजे गेला होतो.
नाही खरच तुमचे विचारे एकदम छान आहे बर का हो तर थँक्
हो ना आवडले ना आता तुम्ही कॉल कर का करा हा म्हणजे कंटिन्यू आपण बोलू.